हा. ह. झाला स्वयपाक? समजलेवर, टाळतेत. कर स्वयपाक. गरम - गरम खातो. गरम- गरम
कोंगी - कोंगी.
आव.
आवं.
खाणं आता काय तरी करून. मेथीची भाजी करते आता.
आगं, बाई.
च्या आताला. कालच मी तयारीला लागले. आजूक दोन महिने बात. दोन महिने ब बसणार. समजा, दीड एक महिना जात
ऊष्ट केलस काय? झाली म फोनमध्ये, एकेचाळीस टक्के चार्जिंग. किती? एकेचाळीस. या - या चार्जरनं पटकन हो, का? जुन्या फोनचा असन. त्याचा आय फोनच चार्जर वेगळं असल ना, त्याला आता. हा, तिथे अजून पण हो.
मला एखांद चार्जर आण नं. आमच्याकडे एकच चार्जरय. त्यात दोघांचे भांडण लागत्या. मला लावायचं चार्जिंगला न त्यान